हा लागला.
हा. मग.
चग, माझ काय? इंगजी दक.
मी वि क्ला .
शिवाजी मध्ये.
हो का?
आम्ही तिघंण, एकाच रूम वर होतो ना निकिता आकाशन मी. हा, माझा बिकॉम होता इंग्लिश ब कमीत कमी तीन वर्ष तिथे गेलं, आणि कि त्याचां सायनस होतं.
हा हा हा.
जू सायस.
हा, आकास चालू आता.
हा.
काही नाही, मी तर अभ्याकाची क्लासेस करून राेली होती पंधरा हजार. तर फियेची
हव ना.
ला मोबाईलच बरोबर, विचार विच ते माहितीे कॉलज
हा, कसं पद्धशीर पाहिजे मग कोही असं.
ऑ ह ऑलाईन अटेड करा लागात, ते झम मिटि ते्हा माहित आहे, पंधरा हजार रुपये भरले आपण समजा
हा.
बच्या, दिसचा स् को. दीला एवढीक, चालना भेटते एवढाच आजच म्हटलंर.
हो का?
सो, एवढं लवकर मेमरीत बसत हिट.
नाही, हा ना.
आता मुलाच तर पाहणार आ ते, व्हॉटसअपमध्येध्ये ग्रुप ऍड कराय लागते. आज प्रेझंट दिले, गु बॅट करा लागत. ते मग, त्याचे ते नंबरस वगैरे सेव कराला लागतात.
हो, ह बाय.
हो.
हो ना मग ते कॉलेज व म्हणजे केजी वन केजी टू वर लागल्यावर मी माहिती आहे का ल त्याच्यात तर
पहिली मंग ते होमो पाट. कुठय आहे ते ते येते मॅसेज टाकताये ते.
नाहीतर काहीतर, मगं तुम्हाला सुट्टी शाळा कोन्या दिवशी असते?
हा हा, सर्वच.
सर तिच्यावर, पाठवतात. की आज शाळा आहे, या सुट्टी आहे सन हम्म नाहीतर काय? लागला मगं कॉल आहे कि
ह ओ.
झाले मग, आता दोन झाले की.
काय म्हटलं?
झाले म्हटलं मग, कॉल आता दो झाले की हा.
हा हा, शेवटचच आहे आता.
हो गे हा नाही हा शेवटचा आहे की नई तुमचा? मी तुम्हाला लावून पहिलं मग जर लागला तर एक. मग काही तुम्हाला लावणार नाही, मंग तुमचे सासात कॉल म्हण आहे क नाही.
ह हा.
मग, मी तुम्हाला ते तेग ते चितोडे ते लावून. पण मगं मी त्या
हा हा, लावुनजा त्यांची राहिली. हा तर, तिजची जीराय हा.
हा काय? मग यदवा मग ते यदवा बोलतील काय आता.
आता बोलतात ते, असं काही नाही.
हा हो काय? मग तेली मी अगोदर कॉल करून पाहीन.
कारण की त्याची राहिली की, त्या म्हणतच मी पाहतो आता कोण कोण राहिले.
हा हा.
हा, तर त्या बोलतातच बोलत नाही तसच नाही फक्त ते हा.
बरं बरं, ठीक आहे ना मग, बल बोलला तर फारच सुद्धा.
व्हय का नाही.
प्रेमीला यायचे झाले, सगळे्याचे झाले आमच्या इकडे हम्म.
अ तुमच्या देराणीची आहे की नाही, अठ्ठावीसच झाले बिचारे. अं ते ॲप बंद मातीच.
तेच काही खरं नाही, बिचारे कधी बंद पडू शकते.
तुमच्या, तेरानी का.
ते बंदच पडलं ते, खाली भर काही पोऊन नाही राहिलं तसं.
तर मी काय म्ह र तर, मग येई ना पैसे म्हणजे येई ना लय कॉल लावले किी तुच्या धराांनी ना.
हा.
ते पैसे कमावले, की त्याच्याआत लक्ष्मी .
आली नाही तिला अजून.
नाही आली नाहीत काय नाही काय
हा.
ते म्ह माझं बंद पडलं, म्हणे ताई म्हणे मी दोन त्या दिवशी लावून राहिल त की म्हणे कॉल. तर म्हण मी तुम सांगते की, तुम्ही मला पाच नावच जसं म्हणे.
हाव ना.
तरी नंतर मंग म्हणे मी तुम्हाला दोन लाविन तर ते बंदच पटलं होणे.
हा बंदच पडलं ना तिजा
ते म्हणेवा ते थब होती मला. टी म्हणे कि ताई तुम्हाला दोन लावले म्हणे तुम तुमचे पात तरी की नी मी तुम्हाला दोन लावतो म्हणे मग होत..
हव ना सांगे ते.
हाव ते बंदच पडलं सा.
सांगे ना!
हाव काय
हम्म हम्म. ये बिच्या योक्क यायचय वेबसाईट हे कधी बंद पडत काही सांगताच नाही.
हाव काय?
पण लवकर बिचारे सुरू नी होत.
हां.
मांगे माली प्रश्न त्याच्यानच राहिल तेवढं अर्धी झाका कमी झालते म्हणा अर्धे जास्त नाही झालते.
हा.
आन ते बंदच पडलं मंग काय ते सुरुच नाही झालं.
हाव नाय दिपा काकड म्हणेत बिचारी पण आमच्या गावातली.
हो.
करडनी माहतीय काय. म्हणे गायत्री हे की नाही सरकारी काम आहे म्हणे. हे कधी बंद पडशील ते सांगता
हा मग तेच ना मनाचा
हा मनस आहे तेे.
ऐप म्हटलं मनातच आहे. पण मग येतात आहे ना बिचार पैशे. ते ही आहे ये ने.
हाव आणलं नाही ना मग लय बाया पैशे कमव .
काय जाते बोल्या बोल्या पैशे येऊन राहिले मंग काय बरं मंग काय आहे ते करायली. असं पण ते आता कसं आहे घटातले बायला आहे फक्त ते.
हाव ना तुम्ही गटात आहे काय?
हां. हो आम्ही केला ना आता नवीन गट आमचा. हा तो शंभर रुपये महिन्याचा.
हाव शंभर रुपये महिन्याचा पण आता याच्यामु आता याच्या व्यतिरिक्त म्हटलं जे घटाले आहेत की नाही तेलेच कोणती ही योजना भेटतात म्हटलं गटाचे प्रत्येक बाया .
हा मी मामी लेखानदशी लावत असतो का मामी काय आलं का नवीन काही काही
हा आता कर्ज भेटलं अशेल मग तुम्हाले?
अ कर्ज माफीची चालू आहे काय.
नाही कर्जमाफीचे नाही गटाच्या मार्फत.
हो आलं ना.
आम्हाला एक लाख येते आता.
आम्हाले दिल्ल्याख, आाल दय ओडीस लाखाची मागणी. गिलती ते मंजूर नाही झालं. तर दीड दीड ही कमी भेटलं म्हणा.
आम्हाला प्रत्येकाला एक एक लाख येईन आता.
बापरी एवढा
मग तर खूप पुढे गेलं आमचा घट.
बापरे म तुमचे म आमचं तसं नाही ना मग हे. आम्हाला लय कमी आले ओ आमच्या याच्यावर.
पहिल्या वेळे सामाने पहिल्या टप्प्यात भेटले . काहीचा काही तीन चार वर्षच झाले म्हणजे असं लई म्हणजे.
नाही आमची तर सुरुवातच आहे.
मग मी सांगतो ना तुम्हाले. पहिल्या वेळेस आम्हाला पंधरा पंधरा ह हजार रुपये भेटले आं मग नंतर तीस-तीस भेटले. मग नंतर साठ भेटले आणि आता डायरेक्ट एक एक लाख भेटतात.
हम् हाव काय बापारी हम्म.
तेच ना, आता आम्हाला मागे साठसठ भेटले होते. आता एक एक लाख भेटतात, प्रत्येकाले म्हणजे दहा लाख येतील, पूर्ण दहा लाख.
दहाजण असतील नाही?
दहाजणं हा, दहाजणं दहा लाख. नाही आमच्या गटात आठच बा आमच्या गटात आठच बाई आहेत.
काय वय
आठच बाया हायत आमच्या गटात आठच बाया हायत.
हाव काय.
आठच बाहेर तर दोन जणींवरचं कर्ज आम्ही अर्ध अर्ध वाटून घेत असतो मग. दोन लाख रुपये अर्ध अर्ध वाटून घेतो.
अर्ध अर्ध वाटलं अशी दोन लाखाचं बरोबर हाय.
म्हणजे दोन लाख आठ बायावर बसवतो मग आम्ही.
बाप्पा रे
हां. ब
बराच पुढे गेला म.
हाव लई पुढे गेला.
म बचत फेगळीशी ना माने.
बचत वेगळी शंभर रुपये हा.
तुम्ही उचलेलेत का मग?
हावना उचलले होते ना आम्ही साठ
मग किती किती आले एकीच्या हिशोबावर ते एकीस तर ते काय म्हण
हा ते काय आठ आठ हजार रुपये आलते आम्हाला आठ आठ हजार रुपये.
हाव काय?
हाव मग आम्ही तसं नसतं करत. हाव मंग नाही मंग आम्हीने काय केलं होतं माहितीय काय?
हा.
आता हे घटाचे पैसे भेटतात की आम्हाला एक एक लाख रुपये आता त्या वेळेसच आम्ही बचत त्यातली माहिती हाय का, त्यातली आम्ही हजार रुपये बचत भरून घेतोच दहा महिन्याची.
बप्पा रे चांगलाय मग.
हा.
बरं ना भाजी नाही जात, त्याचताच वेळेवर कुठे सापडत समजा
आमचं कोकण बँकेमध्ये व्याज ही किती मोठं झालं होतं त्याचं. बाप रे मग, मग तसच पुरतेन ते?
दर महिली बचत जमा झाली, कोणी ना ज्याचा नंबर असला की टाक्याचा बापाचे बचत चे पैसे घेऊन जातो टाकायले.
कोण ज ते एकाकी नंबर आहे काय?
हा नंबर असते, एकाएकीचा एकएकीचा.
क एकच जणी टाकते ते, क अस मागे पुढे हे होते त्याच्यापेक्षा तिने म्हटलं एकचा नंबर लाव.
नाही हो माय बी, पहिल्या नंबरापासून तर सगळ्या शेर्टच्या नंबरलाोक नंबर दहा जणीचा आहे बी.
हो ना. हा हा. मामी.
करा फरळाच आं.
बाबा लोन काय सांगत
नाही नाही, करा तुम्ही फराळाचं!
अ हा नाही व लावणार, तुम्ही लावतशीलल तर अजून दे
ला, लावत.
का नाहीचगते क आ मुले माहीत नाही.
हा मी लावून पाहतो, पण कार्या यापच राता हा मी लावून का तुम्हाला दोन मिनिटात, आताच लाव तु म्ही
हा.